हॅलो!.. पाठ झाला तुमचा नंबर. पाठ झाला तुमचा नंबर हुम् हृ.. हा
आणि काय होतं माहिती आहे का? पुढं मूवीच
मग ते गुंडा करण सोडवून आणते मग ते थोरल्या भावाला बोलत असते आई-वडील.
ह्म्म्म
त्या मग तिची अ.. वहिनी असते ती थोरली का नाय ते म्हणते आपल्या घराकडे चला, माझ्या घराकडे राहून दे. मग ते घेऊन जातो मग त्याचा भाव थोरला येत नसतोय, मग त्यो रागान जातोय तित्नं. मला सारे बाहेर थांबून, मग पाहटचं येऊन पायरीवर बसते. मग तिझी आई जाऊन त्याच्या गळ्यात पडतिया रडतिया दोघ रडतात. मग त्यो.. मग चांगला वागाय चालू करतोय तित्नं पुढ. म.. भावाचे हा भावाचे, वडिलाचे आईची माफी मागून, बायकोची माफी मागून.. हे करतोय.
हम्म
मग परत बारक्या भावाला माझ्या दोन नंबरच्या भावाला हे कराय जातेत. अ.. म्हणजे आणायसाठी म तिथं म्हणजे तिजा वडला- वडलास नी ह्याला.. ह्याला नेत्यात दवाखान्यात.
हम्
शेवटच्या स्टेपला जात्यात, मग मेल्यावर दवाखान्यात मग त्याला त्या.. घरात कळालेलं असते त्याच्या आईला वाटत असते की बारक पोरग म्हणजे तो सगळ्यासनी मोठा आहे ईस्ट सत्य झालं. मग त्या दोन भावास्नी थोरल्या आणि आईला वाटायचं कि त्यो माझ्यासाठीच आलाय.
हम्म
त्यो डॉक्टर असतेय त्यो सांगतोय.. ते त्यो फक्त वडिलांसाठी आलाय इस्टेटसाठी आलेला नाही, काही नाय. मग ते अगोदर सांगितल्यामुळं ते दोन भाव मिळून जात त्यात ते अ.. भारत- दोन नंबरच्या भावाला आणायला. तवा ते अजून येत नसतोय, नाय मन- पहिला एकटा जातय. म्हणजे शेवटचा भाव, मग ते आलेला येत नसतोय मग दुसरे दोघजण जातेत भाव, मग तो एका बिझनेस साठी त्यांनी सह्या -बीया करत असतेत, म्हणजे डिल करत असतेत. मग डिल करताना ह्यो जाताय. मग ह्याजं शेअर सगळं, हेजा.. हेजा.. मॅनेजवर मेन ह्यो मॅनेजर असतु नाय
हम्म
मग मॅनेजर व ते चेअरमन काढते बारका भाव केला. त्यजं पद काढून घेतोय.
हम्म.
मग त्यांचा जे इन्व्हेस्टमेंट असते रागान जातो. दोन नंबरच्या भावाचं.
हम्म.
मग ते गेल्याव मग दुसरा असतो त्याचा पार्टनर. मग तो त्या वडिलांचा ह्यो असतोय नाही कशी पण असते.
हम्म हम्
अ ते येव करते अ शेअर्स ज ना ऑफर . नाय तर.
हम् हम्.
काय तर बोलतोय असं तो म्हणून शेअर नावावर करायला नाही बोलतो तो . म त्याला मारत्यात भाव त्याला वाचवतंय म मग त्याला घेऊन जात्यात एकत्र होत त्यात मग तो बायका पोरस. घेऊन येतोय सगळ्यांची माफी मागतोय आणि ते झाल्या मग त्यांचा वडील वडील वारते.
हम्.
वडील वारल्यावर शेवटला म काशीला जाऊन ये करतात.
हम.
म्ह त हे असते राख असते ती हा. ते त्यालच नवते समाप्त हो.
हंम चांगलं हाय.
चांगलं.
हम्म.
आता तुम्ही सांगा?
मी नाय सांगत.
ह .
सांग वाटप आहे .
हा मूड नाय माझा आता.
मूड नाय.
हम्.
कादा ह . दवाखान्यात गेलातानवं. मग काय सांगितलं दवाखान्यात?
ब्लड चेक ब्लड चेक कराय
केलं म
रिपोर्ट उद्या येणार.
का?
लगेच नाही देेत रे रिपोर्ट ते.
आमच्या इथं एका तासात मिळतं.
उद्या येतील रिपोर्ट.
एवढा का वेळ तुमच्या इकडे.
काय माहित उद्या बोलवलंय.
ह ह.
हम्.
बरं. म गोळ्या खाल्ल्या की नाय.
खाल्ले.
म दहा मिनिट झाल्यावर झोपा औषध घेऊन.
हम्म.
धन्यवाद .
उं
सणावाराचं काय तर माग लावलं.
काय करू म्
शशं . काय करू मग गोळ्या खाऊन झोपा निवांत सरबत त्या
हा सरबत पितो.
म्हणजे तुमचे मास्टर आहेत काय.
पाच मिनिट झाले आत्ताच.
तीघे.
काय झालं.
टाइमिंग नाय झालं.
होय हा झोप आल्या.
की. पाच मिनिटं कसं तर काढा. अण झोपा नंतर मग आपण जाऊ. गोष्टी येत नाही हो मूवीज येतंय एव लैज्ञ येत असेल म्हणजे मला साउथच्या च आवडतात मूवी.
गाणं म्हणाला.
गाणं नाही ग वाजवायचं तिकडं गाणं म्हणायचं.
हा हा हा वाजवा काय तर मग.
तशी वाजवायचे साहित्य नाही आमच्याकडे ताशा वाजवतो फक्त.
इकडं वाजायला लागले बघा ऐका ऐकू आलं.
हलगी वाजवालेत काय.
हा.
हलगी येत नाही ताशा येतोय.
वाजवालेत ऐका. कशी अंगणात पोर दंगा करायलेत नसतो उगाचच.
कोकिला लागतंय एक वर्षातून एकदा असते.
अ होय.
एवढ कमी करायलाखच र पोरांचं काय करतोस. सगळी पोरांचा चे सगळी पोरांवरच चढत्यात.
पोरं आगाव असत्यात बाद असतात हुम हुम.
वय काय मग आम्ही पण बाद होना काय तर. काय काय?
एक एक असत्यात वांड म्हणजे हा. ओओओ एकेक पूरा एक एक चांगली असते.
व्हय काय... मग मी कसा रा
तुम्ही शांत.... शांत ह्.. हु.. हु.. हु
बोलण्याला काय.. हु.. हु शांतच पोर लय असतेत, आगाऊ असतेत.
आगाव सगळ्याला
दोन्हीपण जिथं त्या तिथं त्या
हुम्
येऊ का ताडे?
ह
काट आणि काय?
नाय.. नाय.. आपले पाच कॉल झाल्यावर कोणाला लावणारा.
ते नाय देणार. तुला लावतो वाटत नाहीत.
बायकोला तर द्या ते काम
का? मोबाईल घरात कसं ठेवणार पोरांचं फोन येतेत ओ म.. आता पोरांच फोन येतेत आणि कुठ तर जायच असते कय तर काम असत्यात. आता जे है, ते है ना. घरात.. घरात असतय घरात मोबाईल
हम्म
मग बायको माझी अ.. मैत्रीनीला फोन लावून बोलत बसतीया. असतात. तिला सांगितलेलं मी काेणाला पण अस.. मेसेज करायलाआणि हे -ते करायला. हं
हम्म
पण ते.. पोरगी जरा आता कस्टमाईज तुम्ही मला फोन करत्या नंबर वर.. बोल, इंस्टा वर व्हिडिओ बघत बस कसं काय करायचं?
मी पण तेच करते. ह्.. ह्..
फोनवर.. ईचारणारा च्या फोनवर तर बोलत जा म्हणून सांगितलंय.
हा.. हा..
मग आता... त्यो मोबाईल चा डिस्पले गेलायना? हा तो मोबाईलचा डिस्प्ले घालून द्यायचांय, पगार झाल्यावर... दहा तारखेला. म्हणून
मग, तूमचा मोबाईल त्यांच्याकडच असणार घरी गेल्यावर
माझ.. हा.. आता तर सुरळीत झालंय.
हम्म.. तेच की
बाहेरन आल्यावर तेवढंही, घरात असलं.. घरात काय बोलु वाटत नाही. पोरांच्यासंग पण बोलू वाटत नाही. ते, असं.. तुम्हाला माहित पोर कसं पण बोलत असतात आधी.
होय
म्हणून कोणाचा फोन उचलायचा नाही म्हणु सांगतोय घरातल्याना. उचलत नाहीत... म्हणजे कस पण अस लय लय बोलत असतो.
हम्म
ती घरात असते वाटत असते म्हणून घरात फोन उचलत नाहीत कोण
आणि काय?
तुमच्याकड.
जेवला का नाही मग?
नाय अजून.
कधी म?
काल.
किती वाजले?
कंपनीत असल्यावर बारा वाजता जेवतो खर घरात असल्यावर भुकाबी लागत नाही.
घरात असले मग तीन चार वाचते जेवायला.
हम्म.
जेवायला आणि झोपायचं असंच. आज ते झालं आणि काल आता दिवसभर कामाव होतो. आता उद्या नाईट हाय चार वाजताच जायचं उद्या. हा दिवसभर झोपतोय मी.
हा.
नाईट असली की दिवसभर झोपतोय मी रास्ताला जागा लागते नाही.
संध्याकाळी जाताय कितीला?
म्हणजे आता तर आता मागाला. आता मागल्या ना सगळ्या सहाला बोल सहाला जात होत.
हम्म.
तर उद्या चारला बोलतोय, म आता उद्या चार ला जाणार. चार बारा करनार एका मशीन वर. इथनं पुढे ओव्हरटाईम चार वाजेपर्यंत. नाहीतर सहा वाजेपर्यंत करायचं दुसऱ्या मशीनने.
हा.
नाईट असले की बारा तास करतोय ना.
हम्म
सहाला गेलो की सकाळ सहा वाजेपर्यंत म्हणजे.
ते गणपती हुसपर्यंत या एमआयडिसीलाच दत्तक व्हा की.
आ?
गणपती होसपर्यंत म्हणजे साऊंड साऊंडच पैसे निघतात.
साउंड. अ गणपतीला आमचा सिजन वेगळा असतो.
घर ते एमआयडीसी घर ते एमआयडीसी.
ह.
मॅडस दत घयचं गणपतीच सवणच पैसे नत.
नाही आच्यात साऊंड नसत मी गणपती नसते जोडं कारण मी. वाजवाय असतो नाय, ताशा वाजवायचा.
आ हा
म आमच्या गल्लीत एक बॅन तेच्या पे माझा खास मित्र म्हणजे, सगळ्यात जवळचा मित्र असते, ना त्याच त्याचाच बँजो आहे मग ते घरात बसून पैसे तर पैसे होते आणि ए कामाला दीड हजार रुपये मिळेल गणपतीत.
हम्म भारी.
मग किती सात, हा